काय? कुठे? बोल आवाज येतोय का?
हा हो येतोय येतोय काय चाललय.
काय नाही बघ, झाला का चहा वगैरे?
हो आत्ता जस् झाला आणि तुम्हाला बोलले कॉल करा.
काय चाललंय म्हणजे झाली हो त का दुपारी गेली होती का कुठं बाहेर?
हो हो, नाही मी जॉबला गेलेले इंटरव्ह्यू साठी
इंटरव्ह्यू वगैरे कस झाला मग?
मस्त आता उद्यापासून जॉईनिंग सांगितलं आहे म्हणजे सोमवारपासून बोललेले तर मी बोलले मी उद्या येईन तर बोलले चालेल मग उद्यापासून ये मग
चांगलंय ना असंही फ्रीच म्हणायचं मी मला काही काम नाही त्यापेक्षा मी येते उद्याच पासून
हा तेच मग मी बोलले का उद्यापासून येईन म्हणून
चांगलंय चांगलंय.
हो हो तुम हो थँक्यू तुमचं झालं नाश्ता वगैरे?
नाही अजून आता करायचंय, चहा वगैरे घेते ना आता बनवायचंय अ वय अजून
हा हा हा हा तेच मग आता बा हो तुम्ही मग बाळ झोपलं?
बाळा आत्ता मगाशी झोपला अर्धा तास झाला असेल झोप ला य तो दुपार पाासून चालू होता त्याचा दंगा मस्ती
हो मग आता आज काय केलेलं जेवायला?
दोडक्याची भाजी. चपाती आणि वरण भात होता. तू काय जेवली का नाही?
ती म्हणजे अशी रानातली असते.
रांणात वगैरे येत असेल पण आता इथे कसं विकायला येतात त्यामुळे दोडका म्हणजे शिराळी शिराळी
शिराणी हा हा हा हो माहितय शिराणी म हा ह तेच ना हा हा दोडका पहिल्यांदाच ना ऐकलं ना
म्हणजे आमच्या त्या भागामध्ये दोड काय बोलतात त्याला इकडे शिराळी बोलतात ते पण मला माझ्या मि नवऱ्या मूळ माहितीय ती शिराळी त आमच्याकडे शिराळी लक्षात येणार नाय लवकर कोणाला
हा बरोबर हा तेच वेगले वेगवेगल बोलतात ना आता आमच्या इकडे दोडकी असं म्हणजे कोणाला हे हे नाय होणार विचारतील काय?
कारणे हा
हां कळणार नाही हां हां हां हां
आणि इकड तुमच्या त्या साईडला ते मेथी पण बारीक बारीक ता नाय का ती बारकी मेथी भेटते त्याला काय बोलतात?
मेथीच बोलतात.
कारण तशी मेथी हा हा ती एकदम बारीक पाणाची असते ना
हो हो हो मेथीच बारीक मेथी बोलतात.
हा आमच्या इकडे तर भेटणारच नाय कोणाला आणि ते मी पहिल्यांदाच बघितलं होतं इकडे आल्यावर
हा इकडे हा बरोबर बरोबर. हा हा हा मग बाकी काय नाय तेच आज मी खूप हॅपी आहे म्हणजे मला जॉब लागला ना त्यामुले.
मग कधी उ
बरं झाल आता पहिला पेमेंट झाल्यावर या
पेमेंट वगैेरे आता तुझ कधी होणार तर तू सांगाव की तोपर्यंत काय नायतर विसरून जाशील ना बाई.
नाय कसं विसरीन करेन कॉल तुम्हाला
बघू ना तिकडच्या साईड ला आल्यावर भेटता येईल कधीतरी आठवण ठेवा तेवढीच बघू आता काय होतय.
हो ठेवू ठेवणार.
ती वगैरे लावत नाही का?
आ म्हणजे आमच्या गावी शेती आमची नाहीये पण मी माझ झ्या बऱ्याचंशा अशा मैत्रिणींशी वगैरे बघितली शेती वगैरे कारण आहेत शेत कधी माझ्या मैत्रिणींमध्ये आहेत बरेच जण आहेत.
हा बरोबर बरोबर तेच
तिकडे कसं आमच्या इथं शक्यतो करून ऊस ऊस हा प्रकार जास्त आहे कारण ऊस साखर कारखाने आहेत ना.
हो हो हो बरोबर
कारखाने असल्यामुळे ऊस वगैरे जरा जास्त येतो आता घेतील वाटतं मला वाटत लावायला.
हा हा हा मग ऊस आणि काय लाग त तुमच्या इकडे भाजी वगैरे लावत असाल ना शेतात असं जागा असेल तर
भाज्यां वगैरेचं पण ते काय छोटी छोटी आपली अ फळ भाज्या वगैरे लावत असतात ते पण असं ऊसाची शेती आहे आणि अजून एक गाव आहे जे जवळच ये आमचं आजोबांचं गाव सांगोला म्हणून आहे त तिथे डाळिंबाची बागा असतात सांगोल्याला.
हा हा. बरं बरं.
तिकडे सगळं डाळिंबाची पिकं घेतली जातात, पोपयाची बागा येत अस ते.
हो बरोबर तुम्हाला आईस्क्रीम आवडते काय?
आईस्क्रीम मला
आईस्क्रीम हा भरपूर तेच आता आम्ही आम्ही पण रोज मी पण इकडे जेवले ना का पहिले आईस्क्रीम खायला जातो.
आम्ही पण ते, मोठ फॅमिली पॅकच आणून ठरतो. रोज जेवण झालं की थोडं थोडं आपलं त्यातलंच खायचं.
हा तेच. मी मी म्हणजे फॅमिली पॅक नाही आहे ना मी जाते तिकडे घ्यायला जवळच आहे ना. दहा सॉरी पाच मिनिटे लागतात जायला.
चालत जायला दुकान वगैरे जवळपास असेल तर काय वाटत नाही.
हा, तेच तर म
बाकी काय म्हणते अजून काय काय आवडत, संध्या कडी भात, कढी भात करायचंय मला आज.
हा. हा कढीवात का?
हा माहित असेल ना.
हो माहिती आहे हो ताकाची कडी माहितीय.
जे रात्री जेवण आम्ही जास्त अस चपाती वगैर खात नाही भात वगैरे खातो कारण दिवसभर चपातीच असते ना सकाळी नाष्ट्यापासून
मग सकाळी तुम्ही भात नाही करत.
बात तस मी पण आता खात नाही जास्त बात कारण सवय नाहीे ना. जॉब करत होते त्यामुळ फक्त चपाती भाजीचाच डबा.
हो हो बरोबर.
मग त्यामग मग संध्याकाळी एकदाच भात वगैरे खाते.
हा हा हा हा, तेच.
तुमच्या इकडे कसं भात वगैरे किंवा तांदळाच्या भाकऱ्या वगैरे असतील ना.
हो हो, हो आज मी सकाळी भाकरी खाल्ली म्हणजे मी स्वतः केली माझी मम्मी रुसली होती ना माझ्यावर.
का बरं आज काय झालं?
असंच मी लेट उठले म्हणून.
चांगलंय चांगलंय मारायला पाहिजे
मारली नाही ओरडली म्हणजे लेट उटतेस असं तसं. मग आता उद्यापासून जॉबला जाईन मग उद्यापासून काही लवकर उठेल हा. नऊ ते सहा आहे टाईम, नऊ नऊ ते सहा.
हा हा मग चांगलंय सकाळी लवकर उठावच लागेल ना जायचंय म्हणल्यावर
हो डबा तर मलाच करायला लागेल मम्मीला सांगेन भाजी वगैरे कर तू बाकी मी चपाती वगैरे करेन. मला आधी यायची नसेत हा. हा, मला यायची नसते आधी ही. चपाती, पण मी आता शिकले मम्मीचा बघून बघून.
बरं आहे ना शिकायला पण पाहिजे ना आता जायचंय आपल्याला.
हो हो, हो तेच. तेच तर.
पाहिजे ना तिथं काय खाऊ घालायचं.
हो हो बरोबर.
बाकी काय म्हणतेय अजून निवांत सगळं.
हो. मग तुम्हाला असं तुम्ही भेजात मग तुम्हाला असं रोज रोज तेच तेच खाता खाताला म्हणजे कंटाला नाही तसं रोज भाजी भाजी, हां हां. हो म्हणजे लहानपणापासून नाही का.
हा आमच्या घरातच तेसं काही कधी बनतच नव्हतं ना त्यामुळ असं काही मला वाटत. नाही उलट मला वाटतं. हे रोज रोज खातं तुम्हाला काय आहे.
हाह आम्हाला नॉनव्हेज शिवाय जमत जमतच नाही एक वेळ आम्ही भाजी असलो जेव. जेवणार नाही पण मज्जा असल्यावर खूप जेवतो.
कारण तिकडंता म्हणजे त्याच पद्धती जास्त आहेत ना मच्छी वगैरे कसं समुद्रकिनाऱ्या जवळ. त्यामुळे तुम्हाला ते मच्छी वगैरे माहितीय आहे आमच्याकडे तुम्हाला पाणी बघायला भेटणार नाही. आता आमच्या गावाला सुद्धा चार चार पाच पाच दिवसांनी पाणी येतं
हा हा हा नाही अजून एक त्या कोण काल मी एका काकींना फोन केलेला सोनावणे म्हणून आहेत ते कोल्हापूरचे तर हा त्यांनी मला कॉल त्यांनी मला कॉल केला आम्ही खोलले मस्त दहा मिनटं आणि नंतर अ त्यांनी काय नंतर मी करते ना आता बोलते नाही नेटवर्क नाही असं तस. आणि सगळ्यांना हेच सांगत कारणं का एकच कारणं असेल.
पण असं कसं सांगतात ते म्हणजे मुद्दाम करत असतील ना.
मुद्दाम हा मुद्दाम करत असतील कारण त्यांना ते त्यांचे टास्क पूर्ण करतात आणि आपण वेडे. त्यांच्यासोबत बोलायचं.
पण असं का बरं त्यांना म्हणायचं तुम्हाला करायचं असेल तरी दोन्ही साईडून पाहिजे ना म्हणायचं एका. कूनच काय नाहीये.
मग ते मी बोललय त्यांना तर बोलतय नाही मी बोलते. सुनबाई बोलते त्यांची आणि त्यांची सुनबाई आहे ती. सुनबाई त्यांचे पैसे घेत असेल म्हणजे हे व. वगैरे मिळतात ते आणि बोलायला ते आजींना सांगतात. बोलाला त्यांच्या आजींना सांगतात.
आणि त्यांना काही कळत पण नसेल त्या मोबाईल मधलं.
हा मग तेच त्यांना काही नाहीत आता मी बोलत. होते त्यांचं चॅटिंग म्हणजे व्हॉट्सअपला तर त्याच बोलत होते्या आणि आजीं बोलते चॅट. टिंग म्हणजे बोलता वगैरे येत नाही असं.
तेच ना आणि आपण पण बघायच. आपल्याला वाटत असेल तरच कॉल घ्यायचा नाही तर नाही घ्यायचा सर्व.
हा तेच तर नाही आता मी ठरवलं आता पै. आप हेच करणे आता तुमची आमची म्हणजे तुमची आणि माझी ओळख झाली मग आता. प्रॉब्लेम नाही ना अस.
हा म ते ना.
तेच तर मग मी बोलले मग हां. हो उद्यापासन जॉबला. जॉब ला हो. मी करी तुम्हाला कॉल आता आता तुम्ही नंतर करा मला कॉल. म्हणजे आत्ता करा टाईम असेल तर हां. चालेल मग. हा मग आता काय बाकी.
बाकी काय नाही बघ आता चाललाय चहा वगैरे बनवायचं बस बागे. काही नाही काम वगैरे थोडीफार आहेत. कळेल कळेल तुला कळेल कळेल तुला झाल्यावर.
हो ना तेच चला हा चला हो हो बाय बाय हां चालेल हां
हो, हो
हा.